हॅो
हॅलो
हाला हा बोल ना
हॅलो तुमचा आवाज नाहीेत पण हॅलो
आवाज येत नाही हॅलो
हॅलो
हा बोलण येत नाही का आवाज
हा आत्ता येते तुमचा आवाज हा काय करत
का नाही
हो का या ना कधी तरी घरी
ह येन ना उद्या येन उद्या
हा मम्मी म्हणत होत्या मला त्या येतील म्हणून
हो
हम्म तश आहे तब्येत वगैरे तुमची
अ
हम्म हो चांगली आता हे वातावरण सर्दीच ज चालू आहे ना पाण्याच तर त्याने जराशी राहतेच खराब सर्दी खोकला हम्म हम् तुम हो जेवण वगैरे झालं आज हे बाहेर गेलेले आहेत ना पप्पानीही त्याश्या व्याच केल्या त्या तुमचं झालं का जेवण
हो बाजच घ
हो का काय बनवल होत
आज काय बनव बतो वांग्याची भाजी वरण भात पोळी
हो का कोणते साधे वांगी
आणि
हम्मम्म म वाां उत्तेच पेन पूर्ण वाां कल्ले क इ टों जपी ह् म्हणजे खा काही ते आवडतं मला वांग खायला पण ते खाल्ल्या ना की अशी तिथरली जागा जी आहे तीशी सोलून जाते होण
हम्
हम्म जितक्या वेळ वांग घालं तितक्या वे तोंडच येते मला मग मणी खातच नाही जास्त नाही तर वांग्याच भरीत वगैरे वांग्याचे पदार्थ आवडतात मला पण
ह मग माझ खू का मरे वाांग त
हम्म हम
असलचय
हो का हम् छान लागतात ना
हग भक्त
होा
क आवडतं मग ते कापलेले नाही आवडत
ह ते कापलेले वेगळेच लागतात हे भरलेले मस्त लागतात मांगे बावा मांगे तुम्ही कशी बनवता मबायजची
म काून वांगे पिवायचे मसाला कायचा तर त भरायच मसाला नंतर ते होड निघ टाकायच मग
व मसाला कोणता
अ्र साांबळ लसुण चंग
हम्म हम् हम् ज्याचा काळावा लाग तो भाजून हम्म हम् भाजून कराायचा
हा ह
हा का हम् आणि मग नंतर कांदे हे पहिले फ्राय करून घेता का वंगी डयरेक्ट बरता
नाही गायरन भरते मी कोणी कोणी करत टी फाय
हा कोणीतरी फ्राय करून घेतात ना पहिले वांगी
काय नंतर मसाल्या्
फ्राय केल्यावरती क त्याच्यामध्ये भरले कि ते मस्त राहते हम्म कुठे जाणार आहे की नाही मग फिरायला
नाही ना नाही ना फिर ना
कुतीे
तिकडे जाणार आहे आम्ही तमिळनाडू मध्ये
अ प तमिळनाडू म
मा काही झाली ते मुलगा तिथ इंजिनिर म्हण त फॅमिली चालली जा म्हण तुम्ही ल म्ह
हो का तिकडे काय मग बघण्यासारखे तामिळनाडूमध्येध्ये
हो त ते काम द परााशूट हो मंदिरो ते सौथ
हा साऊथवाली ते मूवी मधले मंदिरे ना, तशी मग रिअलमध्येयेत का? तिथं.
हो रियल मध्येया
हो का? हम्म हम्म हम्म, हो ना छान वाटतं तिथं म्हणजे तिथं, तामिळनाडू मध्ये, तिथं त फक्त भातन तेच राहते म्हणते.
हो म.
तथे भाताची शेती जास्तय ना, तिकडे अशी पोळी वगैरे बनत नाही का? जास्त.
नाही.
अम्म. हम्
दिवस् तिथे जीतके दिवस राहता, तितके दिवस
ह बापरे. तिकडे एक त भात आपण जास्त खात नाही, जरासाच खात असतो.
ब सगळे तेच छोटे, डली त्याचे समो पण वेगळेच आहे म्हणतेय.
कसे
आपल्या इकडे आलू राहायचे बसत नाही आलू नाही टाकत म्हण तिथ ते
मग काय टक
दिवस मला आण त ते समततानी
हा कचोरी सारख हम्म डाळीवाला असेल मग तो. ते वेगळेच लागतात मग, आलूवाले समोसे छान लागतात. हम्म हम्म, मला आता ते पिवळ्या मसाल्या ते लाल मसाला असा आंबटच आंबटच लागतो, मसाल्यामध्ये, समोसाच्या.
हम्
हम्म हम्म हम्म, आपल्या इकडे भेटतात ना मस्त, हे आणतात सकाळी. नाश्ता तिकडून पप्पा.
हो इकडे जाऊ ना
हम्म कांरजाला मस्त वाटता.
हम्म
हम्म हम्म, कारंजामध्ये सध्या पाणीच चालूये, आता. आज जरा असं थांबलेलंय.
हम्म. हा तस पण
हो कालचा कालचा दिवसभरच होता पाणी. काल थांबलंच नाही, हम्म. ये जा ना तुम्ही घरी, मग जाऊ आपण गुरुमंदिरमध्ये. हम्म, तुम्ही गेल्या नाही गरु मंदिर मध्ये, आपण गेलो नाही सोबत.
नाही सोबत नाही गेलो.
हम्म, आलं की जाऊ सगळे जन मिळून मग. तिथे मस्त प्रसाद पण राहते ना, तुम्ही घेतला का प्रसाद तिकडचा.
नाही.
नाही. मी पहिल्यांदा, हो का? हा मी गेले होते पहिल्यांदा तेव्हा घेतला होता प्रसाद, सात्विक राहते ना ती त्याला प लसण वगैरे काहीच नाही राहत. हम्म हम्म.
बरोबर बोलतेय ना मी.
हा कोणे तिकडे.
अमृतधाम दाखवलं तिने, व्हिडिओ कॉल मध्ये.
हा बोलत होता, त्या पण आल्या नाही, त्या म्हणत होता येणारे म्हणून करंजाला.
हम्म त्यांना म्हणलंय या म्हणून.
तुम्हाला हे ना युज नाही राहिली. म्हणून
अनिव्हर्सरी आहे ना आस त्यांची.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप युच नाही राहिली. तर तो म्हणतो ना नाईच म्हणतोय.
हा आता म्हणत होत्या त्या की, येतील म्हणून सुट्टमध्ये पण आलं नाही.
त्यांना म्हणते ना कायमस्वरूपीच्या
हम्म काय माहिती झाला असेल कॅनसल आ ता येईल म्हणे एक दोन महिन इकडे.
हम्म. त्यानंतर मी लहानपणापासून सोबतच आहेत ना?
आता आपल्या वर्धा पासून. त्याच्या सोबत हाव, चार वर्षाची होती मी, तेव्हा पासून म, सतरा वर्षची
हो का? हम्म चला, केली मैत्री. मग त्या इथेच राहत होत्या का तेव्हा तुम्ही? घराजवळ
भवना भवना आहे ना या भवना तिचं घर होत दिस
हो काय? आपलं मंदिर आहे तिकडे का साईड ला?
काय म्हणते? अमरावती यांना आला असेल. ज नाही माझं ग तिकडे जाऊ ना फैदल जाऊ म कॉलेज मध्ये.
हो का जवळ होतं काय इकडून कॉले?
लांब आहे पण ते. ब सायकल ला गाडया होत्या बाई पाय पाई जाला.
हो ह हो ते पण बोलत बोलत. जात होते. इथून दूर होत का मग खूप?
म कती दूरत होतो. अर्धा तास लागे ना.
बापरे एवढा आहे का? ह् पैदल पैदल दू
ह व्यायाम आहे एवढं लठ्ठ नाही झाला माणूस. रोज पायदल द रोज पायदल जाऊन.
हो जाण येन जान अर्ध तास येन अर्ध तास. हा. त्या आल्या कि मस्त बोलतात ते त्यां हम्म. त्यांच्या गप्पा चालू राहतात मम्मी पण त्यांना फोन करतात या म्हणतात. हम्म आता येईल शवा्हाय ज मस्तात. म मगू नॉन व्हेज वगैरे तुम्ही खाता ना नॉन व्हेज?
ब तुम्ही नाही खात का?
पाहात असते ना मी पण? हो नॉन व्हेज खातात.
हम्म्.
चालते ना. पहिले पहिले पहिले ना खा लग्न झालं तेव्हा सव्वा महिना आता खाते. हम्म. आता इकडे जाऊ ना कुठेतरी फिरायला आपण
हा नावाची देवी चांगली आहे मस्त
हो म जायचंय माझ अडचण सांगितलं तर मग ते बे का राज्यभिशेक का काय तर नदी तर आंघोळ करायच ते जायच.
हो का हो ना तिथ मस्त देवी छान आहे तिकडे हा ह
ते झा
हम् हम्म जाऊ तिकडे सोबत मस्त तिथे देवीची मूर्ती पण छान आहे तिथे तर अंगात ण ते म्हणज लोकांनाच्या
ह हो
हो ना आम्ही एकदा गेलो होतो. मावडला मी माझी आई. माहेरचे सगळे रांगेमध्ये होते तर बायांच्या इतका अंगात येत होता. केस मोकळे सडून जे पळस सुटत हो बाहेर सर्व.
हा विसती यांंगल का?
हो ना माहूर ला येते ना.
हा असं कापूर किपूर घेतात बाई बाहेर ह्याची बी वाटल का
मेसेज पाहिजे हम्म
हम्म त्या कंपनीचे वगैरे येत असतील
हो हो
हम्म कंपनीच्या मेसेज चालूच राहता नोटिफिकेशन बंद करून टाकायचे हम्म
त झा काम हा
मना तर करा खराब होती ताप वगैरे आले होती ना
हम्म
हा ताप वगैरे आले होती तुम्हाला मागे मणास हो त
हो मजत आयच जा आहे ना मग बावाखाना केला ना
हो का जाऊन आल्या का दवाखान्यात काय सांगितलं मग डॉक्टरनी
काय टायपईड म्हणे मग एक महिना हे करा लागला
नाहीई नाही
वा
मग ब्लड टेस्ट केली होती का टायफॉईड सा हम्म मग तो टायफाईडचा पुडा पण भेटते ना खायला
आणला होता ना मग ते ते काळाही आणला होता ब ना औषध आणली
हा हो ना कसं टायफॉईड झालं की पनण हे होऊन जातं गळून जात माणूस हम्म
ब
जसे वातावरण असं वा नाही की होऊन जाते खराब हो
पाप गडला म कपचंद जा
हम्म
लक्ष नाही ब क तप हा गोड पैसा का
हम्म अंगात ताप मुरली की हे होते ना
हम्
ते माझ्या आई म्हणते की ताप मोरत असले तर खारीक खायच्या भाजून त्या ताप निघून जाते थाळी तप हम् अंगातून
हम्म
ह